हरे राम
हो येतोय ना
हा कशा आ ताई
मजेत येत तुम्ही कशा आहात.
हॅलो हो हो ठीक आहे. आपण मग ए पर हो ठीक आहे. मी पण आवाज येतोय माझा तुम्हाला
हो येतय. ना
अ आज आपण एखाद्या मग पर्यटन स्थळाविषयी बोलूया आता जस्ट सुट्ट्या होत्या ना तेव्हा आम्ही फिरायला गेलेलो.
अच्छा कुठे गेलेली.
आम्ही पन्हाळगडावर गेलेलो.
अच्छा आमच पण प्लॅन चालू होत. बाहेर जाण्याच पण काही जमलंच नाही.
होय का! कस आहे मुलांना सुट्टी असली की मुलं घरात कंटाळात न जरा म्हटलं पोरांचे फिरणं होईल. बाहेर फिरून आल्यावर बरं जरा आणि कसं शाळेच रुटींग सुरू झालं. की मग शाळा क्लास परत सोमवार पासून शनिवार पर्यंत शाळा संडे एक दिवस सुट्टी मुलं खंटाळतात. परत मग रोजच तेच चालूच असतं म्हटलं आता सुट्ट्या आहेत तर फिरून यावं जरा मुलांना बी तेवढंच! मुलांना कस हम्म मुलांना कसं जर आपले गड किल्ले वगैरे त्याच्याबद्दल पण माहिती पाहिजे. आपल्या इतिहासाबद्दल मग आम्ही मुलांना घेऊन गेलेलो. जरा ती पावन खिंड पन्हाळगड बघायला. छान आहे. एकदम तिथलं हो पन्हाळगड वगैरे खूप छान आहे. तिकडं कोल्हापूरला वगैरे
ऊन पण भरपूर असे!
हो ऊन पण भरपूर होत. अहो ऊन तर भरपूर म्हणजे काय आता उन्हाळा सध्या चालूच आहे. अजून आमच्याकडे काही पाऊस नाहीच. तुमच्याकडे काही पाऊस वगैरे पडला का?
नाही. ना सर्वजण वाट बघताय शेतकरी
हो ना भरपूर उन्हाळा होता ओ. पण आता मुलांना काय म्हटलं थोडंसं तिकडं जरा रंकाळा कोल्हापूरचा पॅलेस, पन्हाळागड जरा कोल्हापूर जरा फिरून आलो आम्ही येताना, छान आहे आणि रंकाळ्यावर पण एकदम छान आहे. बाव वगैरे हो हो ज्योतिबाला पण गेलेलो भरपूर गर्दी होती अहो. दर्शन होतच नाही हा. भरपूर गर्दी होती. सुट्टी असतात ना, त्यामुळे सगळेजण येतात ना. छान मुलांनी हा छान मुलांनी एन्जॉय केला, तो पॅलेस बघितला कोल्हापूरचा.
अरे वा!
हं छान आहे पॅलेस वगैरे बघायला छान आहे. पन्हाळगड पण छान आहे. मुलं अगदी एकदम ट्रेकिंग करतात तशी एकदम हौसेने चढत होती पन्हाळगड वगैरे. त्याना असं जरा इतिहास सांगितला, पावनखिंड दाखवली, बाजूप्रभूंचं वगैरे सांगितलं जरा. मुलांना पण कसं माहित असाय पाहिजे आपला इतिहास, गड, किल्ले.
बरोबर आहे ना.
त्यामुळे म्हंटलं चला ट्रीप काढू एक तिकडनं पन्हाळागड, रंकाळा पावन खिंड, पॅलेस पाहिला ज्योतिबा ज्योतिबाला तर काय आम्ही जातच असतो म्हणा.
पण गर्दी खूप होती, आम्ही सगळीच फॅमिली ट्रिप गेलेलो.
अच्छा, मग तुम्हाला गाडीच बनवाव लागली असे ट्रॅव्हल?
हो हो गाडीच करायला लागलेली. छान रंकाळपरून मुलांनी मस् एन्जॉय केला. छान असं गार्डन वगैरे आहे, मुलांना खायला प्यायला खाऊ गल्ली तर एकदम छान आहे कोल्हापूरची. फेमस.
हम्म. स्वस्तात मस्त पोटभर मिळत.
गरमी खूप आहे हो, गरमी खूप हो तीच पण आता मुलांना थोडं त्या दिवशी काय झालेलं ऍक्च्युली वातावरण थोडं जरा आभाळ वगैरे आलेल. पाऊस पावसासारखं झालं त्यामुळे एवढं काही जाणवलं नाही.
हा हा ह कोल्हापूरच्या देवीचं झालं का लक्षण?
नाही ना. महालक्ष्मीला खूप गर्दी असते, कधी एनी टाईम तुम्ही कधी पण गेला ना तर तिथं फक्त मुखदर्शनच होत आणि हो आणि त्यात आणि अधिक महिना असल्यामुळे तर जास्तच.
हा.
कसं आहे मे महिन्यात वगैरे मुंबईला, पुण्याला असणारी सगळी लोक येतात सुट्टीला गावाला.
हा हा.
त्यामुळे मग भरपूर गर्दी होती महालक्ष्मीला, कोल्हापूरला किंवा हिला ज्योतिबाला.
भरपूर गर्दी असते, सर सगळे कसे म्हणतात वर्षातन एकदा आपल्या कुलस्वामीला जाऊन याव.
हा.
त्यामुळे सगळे दर्शनाला. दर्शन मुख दर्शन घेउनच की.
पण मुलांना पण तेवढं जरा चेंज म्हणून आपलं जायचं, तुम्ही कुठे गेलेला का नाही फिरायला?
नाही ना आमचं पण चाललेलं पण सध्या काही घरात लग्न होतं. त्याच्यामुळे काही जमलं नाही. लग्न झालं नाही, तर मग धोंड्याचे कार्य क्रम चालू.
हो हो. ह्या वर्षी धोंडा
हा नवीन लग लग्न झालेल्या जोडप्याला बोलवावं लागलं सगळीच तीच धावपळ होती सध्या लग्न आणि खूप दम मला
होय
त्यात ऊन पण एवढं मुलं पण मग जाम होऊन गेलेली.
हो उन्हाळ्यात ऍक्च्युली नकोच वाटतो कुठं बाहेर जायला पण आता कसं... पण जायला भेटत नाही मुलांना म्हटलं थोडस अस जरा फिरून आणलं तर बर वाटत... कसं आजकाल मुलं मामाच्या गावात गावाला वगैरे पण जास्त दिवस जात नाहीत. थोड दिवस दिवस गेले... कंटाळतात मग परत येतात मग घरात घरात मूल कशी कंटाळतात ना म्हणून म्हटलं थोडस त्यांना जरा फिरून.. फिरून आणावं एकदा का शाळा रूटीन सुरू झाल ना त्यांना कुठच जायला भेटत...
बरोबर आमचं चाललंय आता दिवाळीमध्ये प्लॅन.... बरं...
हा आत मध्ये फिरायला छान आहे. ऍक्च्युली दिवाळीत वगैरे ना थंडीच्या महिन्यातच जायला पाहिजे गणपतीपुळ्याला वगैरे... गणपतीपुळ्याला वगैरे तर एवढी समुद्रावर गर्दी आणि एवढी गरमी आहे ना. बापरे जाऊ शकत नाही आता सध्या तिथं गर्दीत... तर खूपच आहे आणि गरमी पण आहे.
हो ना...
मग कसं आहे आपल्या ट्रिप अक्चुली ना म्हणजे थंडीच्या महिन्यात दिवाळीमध्ये डिसेंबरमध्येच निघायला पाहिजे... आता उन्हाळ्यात नको पण तेव्हा आपल्याला सुट्या नसतात ना...
तेव्हा ख्रिसमसच्या सुट्टयांमध्ये पण खूप गर्दी असते असं..
हो हो... खूप गर्दी असते पण थंडीच्या महिन्यात कसं वातावरण छान असतं म्हणजे फिरायला वगैरे... आता नको वाटतो त्या समुद्रात पाय ठेवू वाटत नाही त्या वाळूला... एवढी गरमी आहे आता सध्या चाललेलं आमच्या पण मुलांच समुद्रात जायच समुद्रात.... पण एवढं म्हणजे वातावरण तिकड उष्ण आहे... आणि गरमी समुद्र... त्यामुळे तिकडचं वातावरण जास्त दमट आहे आणि गर्दी तर बापरे विचारूच नका... प्रत्येक हॉटेल वगैरे हे... बुक झालेत...
आणि प्राईज पण खूप वाढून जात त्यांच्या सीझन नुसार प्राईज असत ना..... सुट्टया झाल्या कि खूप प्राईज वाढून जातात...
सीझनमध्ये तर त्यांचा धंदाच असतो...
हो...
चालते छान मुलांनी मस्तपैकी आमच्या एन्जॉय केलं कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्ता येत... आणि आम्ही हॉटेलमध्ये मस्तपैकी... जेवलो वगैरे मग संध्याकाळी आलो निवांत छान मुलांना फिरवून वगैरे.... हो हो बरेत बरेत.. झाला आता मुलांची शाळा सुरू झाली सोमवार पासून....
हो आता काय ते अडकले इथं...
हो आता सगळं रुटीनमध्ये आता मुलांची काय खरेदी हे ते शाळा.... वही पुस्तक दप्तरा... हो ते आता ते त्यांच्या रुटीनमध्ये बिझी झालेत. आता तर वेळ नसतो आता दिवाळीमध्ये हा..
तुमचं काय चाललं बाकी...
हॅलो..
तुमचं काय चाललं बाकी....
आमचं काय नाही आता तेच कि मुलांना शाळेत सोडायचं, आणायचं, डबे बनवायचे परत ट्युशनला.... सोडायचं, आणायचं अभ्यास... ही परीक्षा हो एक क्टीविटी ते प्रोजेक्ट तर विचरूच नका शाळेतनी एवढ प्रोजेक्ट देतात. ना ते मुलं करतच नाहीत ते आम्हालाच कराय लागतात आज हा प्रोजेक्ट करा हो हे सामान आणायचं ते सामान आणायचं ते उपलब्ध नसल तर मग ते नेट वरून काढायचं.
हा. हॅलो.
तरी आवाज येतो वेगळाचं.
हा कॉल आला होता ना?
हा हा. चाललय आता मुलांचे प्रोजेक्ट वगैरे बनवाय ते आता शाळा सुरु झाली की ते सु उद्योगच सुरू होतात. हा प्रोजेक्ट करा तो प्रोजेक्ट करा आपणच करायच मुलं काय करत नाहीत.
आमच्याकडे सध्या हे विमनानच्या आवाजचाच खूप आवाज येतो
हो हो आत
सध्या ट्रेनिंग हा. इकडे अं जवळ हे ना एअरपोर्ट त्यांची प्रॅक्टिस चालू असते त्यामुळे सारखी विमान चालू असता
तो तुम्हाला डिस्टर्ब होत असल मग.
हो ना फार आता सवय झाली म्हणून काही नाही वाटत पण नवीन कोणी आलं त्यांना डिस्टर्बच होत.
तर आपल्याला सवय न आवाजाची वगैरे रात्रीचं वगैरे पटदीशी ते आपण उठतो ना.
हा.
हम्म तेच ना आस आवाज येतोय कायतर वेगळा असा हम्म ते काय त्यांचं काम करत राहणार. हॅलो.
हॅ-
लो. आवाज यतोय का?
हो येतोय.
होय का चालतय चालतय आणि काय म्हणताय बाकी पाऊसच नाही आमच्याडे टँकरने पाणी पुरवठा चाललाय आवो पाण्याची इत का प्रॉब्लेम चालू हाय ना आता टँकर रोज येतात. हा आ ते पाऊस नाही पडला ना खुप अवघड हुईल.
टँकर रोज येतात आहो एवढी गर्दी होती ना त्या पाण्याला पाण्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही.
अ त नाही आमच्याकडे आता
नदीचं पाणी पण आटलं बोर वगैरे पण आटल्या पाणीच नाही अजिबात. एक दोन पाऊस तरी आता पडायला पाहिजे आपल्याकड अजिबात पाऊस
आमच्याकडे आठ दिवसापासून पण नी हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.